हां.
अरे काय झालं माहिती आहे सेकंड स्विसला ओपन केलय ना
अम्.
मोबाईलला माझे सेकंड स्पेस ओपन केलाय.
हां.
आणि त्यात इन्स्टॉल केलेय ना काय झालं माहितेय, स्क्रीन ऑफ झाली.
हां.
स्क्रीन ऑफ झाली तर फस्ट अं डायरेक्ट म्हणजे ऑफ झाली अं की, फर्स्ट फेस आपऑप ओपन होते.
हा अस होतंय काय?
बरं झालं धा मिनिटानंतर ऑफ झाली ती
हम्.
आणि कॉल नेमकी कट करतोय तेवढ्यात सेकंड्स अं फर्स्ट पेज आपोआप ओपन झाली. जेवलो फुकट गेला वाटतं. नंतर बघतोय टाकला नंबर तुझा आणि, कॉलसाठी आपला हे केला ना तो सबमिट साठी आला म्हणून आधीचा कॉल दाखवतो त्यात. मोजलाय म्हणून सहाशे एकावन्न सेकंद.
हा.
हे एवढं पुरत जा करा आला असतं.
हो.
हम्म, काय बोलतोस?
काय
फिरायला वगैरे काय कुठं जाणारयस की नाय.
नाय.
हम्म.
हिथं पोरं बोलील तसं
हम्म.
सध्या तरी आता काय नाय लवकर.
हं हं. तुमची पोरं काय म्हणजे प्रॅक्टिसला वगैरे जातात काय दहंडीच्या?
ना नाय क्रिकेटचा कोण नाय आरे वाडीतला.
नाय काय?
म
आमच्या इकडचे जात्यात तिकडं कुंभारवाड्यात.
हा.
चार-पाच जण जातात. तो आपला हाय इथला काकाय ना तो ड्रायवर चव्हाण.
हम्म.
तो पण त्यांच्या सोबतच असतोय.
हम्म.
हम्म. मागच्या वर्षी मी जे खेडला गेलो रे दहीहंडी बघायला.
हा.
तेव्हा दिसला होता त्यांच्या घोळक्यात.
हम्म.
बुरशी काय भा भाजप.
भाजप.
ह्यांच्या मनसे जे इकडे बघितलेली.
भाजपच्या वरतीच होते सर्व.
हम्म.
मागच्या वर्षी भाजपचं झालं की मनसेच आहे रे?
कुठे?
खेडला.
मनसेचे झाले होते काय?
हा म्हणजे मनसेच मनसेच होते तेव्हा की भाजपमध्ये गेले होते.
तेव्हा ना.
हम्. दहीहंडीच्या वेळी.
मनसेकडूनच होते काय?
हा हा नवरात्रीला काहीतरी झालेले ना ते. भाजप कडून. कुठला भडगावच आहे ना तो? खेडेकर.
खेडीकर भडगाव काय माहित माहित नाही कुठचाईच नक्की.
लोकी साखळ भाळगावच काहीतरी. हा तिकडेच घर आहे दादा मडगाव मध्येच आहे.
हम.
जागेत जथानते दिसते. त्याचं घर कसं माहितीय समोर कमान आहे ना बांधले अशी एकदम अ आईस पैस बनवले आणि घर आहे तो एकदम छोटासा हाय. काय?
काग उद्या सकाळी जाम. आत्ता पाहिजे. जाकी की बायला घे बायला पाठव. कला्
अजून प्राय हे.
स्क्रीन टाइम किती?
अच्छ अच क नी सहा तास.
सहा तास?
मला एक मदी समजत नाय साहा तास कसा फक्त?
जा आता एवढी आलीस तर मी येतो सोबत चल. चल चल चल माझी चप्पल नाय इथ. काय खेळतात की नाय आज की शांतता आय सर्व?
हम्म, नाय शांतता.
हम्म हम्. जे पाऊस नसला की मज्जा आय वो.
हम्म.
पाऊस नसला की लगेच खेळाय सुरुवात.
मजा येते रे पण खेळायला.
हम्म. काय पोर हायत काय मजा.
हो. काय आठ जण असं चार चार जण.
हम्म.
सर्वांना बॅटिंग भेटते सर्वांना बॉलिंग भेटते काय विषय नाय.
हम्म.
दहा दहा ओव्हरची खेलतय. आज अनलिमिटेड खेलायचं बोलत होते, मी बोललो नको अनलिमिटेड टुकू टुक टुक टुकू टुकू खेलत बसतात नुसते.
जास्त काय डाव येत नसतील मग?
दोन दोन डाव होतात दोन किंवा तीन. दहा दहा ओवरचे होतात पाच सहा होतात.
हम्म, खेळा मन भरून.
हो.
हा आई ग.
झोप आली की काय?
होय झोप आली.
हम्म, लव कर उठला ना.
काल ते जरा झोपलो उशीरान.
हम्म, आणि लवकर उठलीयास?
हो.
अजून पारत झपलास परत झोपलास तू मग?
कोण?
तू परत झोपलास?
मी फक्त टाइम बघायसाठी उठलेल म्हटलं कायतरीच लवकर उठलो मी.
कायतरीच.
हम्म. ते सहा पंचावन, सहा पंचावन्न दिसलं ना. ते असं वाटलं की, भरपूर लवकर वाटतं मी. सहा आकडा दिसतंय ते. सात वाजले समजत नव्हते.
हम्म.
मग काय झोपलो परत. आणि उठलो किती वाजता. बापरे! साड- साडेनऊला. एवढी झोप लागली कशी, मला? मीच विचार करत होतो. एवढी
एवढी झोप कशी काय?
तरी पण झोपावंसच वाटत होतं.
झोप्पायचे दिवसय सध्या.
तू पण झोपून घे.
नंतर असले झोप. हो, झोपा उडणार चले चांगलेच. प्रज्वल, उद्या- परवा न परवाला निघेल ना, याय म्हणजे इकडे यायला.
हो. तो शनिवारी बहुतेक निघल.
शनिवारी म्हणजे, सकाळ निघाल तर, रात्री येईल ना.
हो, रात्री.
हम्म.
नाही तर काय, शनिवारी रात्री बसल नाहीतर.
डायरेक रविवारी.
तोऱ्यावर.
चार वाजता. सकाळी ईल काय?
रं रात्री त्याला किती? नऊची गाडी असेल तर दुपार प नाही, सकाळपर्यंत होईल.
चार, चार वाजेपर्यंत येतो ना. जर रात्री निघाल तर.
चार म्हणजे, तो तिकडे बुलढाण्याला ना गेलाय. इथे छ छत्रपती संभाजीनगरला. ती मग तिथून त्याला पुढे जायला अजून चार तास लागतात. ते त्या चार तास वाचले मग.
हा, म्हजे मामाकडं राहतोय वाटतं.
मामा ग म्हणजे, इ इ त्यांचे सगळेच इ इ इ फॅमिली इथे राहायला आले.
इकडं आले काय?
हो.
हम्म, हम्.
तिकडे आता, ना तिकडे कोण राहित.
मग शेती वगैरे?
शेती होय, त्याचे काका वगैरे करतात.
हां, हां. इकडं नाही करत काय?
नाय.
हम्, ह.
आई गं. हम्म.
जीवावर आले
दुपारी पण झोप आली होती, नाय झोपलो दुपारी.
हे झाले थांब. साधा कॉल करतो.
साधा. हम्म